हॅलो हा.
हॅलो.
नाही. हा दादा आवाज येतोय?
हं बो
हा. हा हा ह काय चालू आहे तुमचं
मग मगाशी बहुतीिक लागल
हां
हम्
काय म्हंटलं
मग
हॅलो
स कॉल
मगाशी म्हणजे सकाळी का थोडा कट होतोय आवाज
हां सकाळी अच्छा
हा
इकडे तर रेंज ठीकठाक आहे काही प्रॉब्लेम तर नाही आहे
हा आता येतोय थोडा आवाज मधी मधी काहीतरी थोड रेंच पला थोडा रेंजचा ठलेला आहे
हम्म हम
तुमचं झाला का चहा वगैरे मग
हा चहा तर झाला तर मी ऍक्च्युली आज पूर्ण वेळ आराम केला काल डॅम ड्युटी होती तर
हा हा हा
त्यामुळे माझी इच्छा वगैरे काही झाली नाही आज अभ्यास करायची
मगदो काढलं का
हा पूर्ण झोपून काढला आता करेल सं न का आता अंघोळ पण नाही केली नाही आता अंघोळ करेल नाही
हा संध्याकाळी फ्रेश होऊन एकदम
परत बसेल अभ्यासला रात्रीतून कारण की उद्या सुट्टी आहे ना तर किती वेळ बसते येते रात्री
हा ते पण नाही बाकी फोन वगैरे आला होता का
तिचा फोन तर येतच ना आता ती ऍक्च्युली आजीला भेटायला गेलीय ना आसामला
अच्छा हा
म्हटलं माझ्याकडून पण पाया पडून घेश ट आजीच्या आपल्याला दोघांना आशीर्वाद लागून जाईल म्हटलं
आपल्या आपल्या टार्गेट साठी नंतरच नंतर पाू
हो
आजच केला होता तिने मीच तिला मेसेज टाकला होता की मला बोलायचंय म्हणून तर तिने मग गाज केला पा त्या रात्री बोलते म्हणे आणखी
हा हा
आता काय निघतते काय कारण की निघायची काही आहे आता ती उद्या निघतेय ना तिथून परत ती म्हणते मला व सुलटच नाही होतय म्हणते ऍचुली तब्येत बिघडली तिचीे आसामलाजून
तेच की प्रवास वगैरे आहे त्याच्यामुळेच
नाही प्रवास नाही तिथलं पाणी दिलं स सुट ना ते हा चेंज झालं ना तिला कसं आता सिटीत राहाय एक प्रकार सिटीच आहे सिललीगुडी छोटीशी म्हटली तरी
हा हा
ते गावाचं वातावरण आहे म्हणे त म्हणे
गावात तर उलट असं तब्येत म्हणजे ते चांगले होते बिघडली कशी काय म्हण
नाही आता माहित नाही का तिथं काय आहे तिला काय पाण्याचाच प्रॉब्लेम झाला म्हण असं म्हणत आणि थोडस काही डाईट पण चेंज झालं ना. तिचं कस ती डायट फॉलो करत होती ना याच्या स्किन इश्यू मु फॉलो करत होती. थोडासा चेंज झाला. बोलली. आता मी म्हटलं थांबून जा म्हटलं आजी जवळ इच्छा असेल तर आजीची आजी खुश आहे तर
हा.
तर नाही म्हणे मलाबच करा चले काम
तिथून जवळच असेल ना आम म्हणजे
नाही. तरी तिला आता मला ते त्या दिवशी आठला दोन वाजता आणि सकाळी दोन तास म्हणजे जवळपास म्हटलं. आठला नाही निघाल त्या दिवशी ती जवळपास नऊ साडेनऊ झाले होते तर ती तिकड दोन अडीच ला पोहोचली रात्री म्हणजे
राात्री त
ते हा तीन तीन वाजता समजा एक ते सहा तास समजा आणि हे दोन तास समज दोन तीन तास अजून सकाळचे कारण की ते ट्रेन चेंज कराव लागते ना आणि सकाळी साडेसहाला ट्रेन होती.
अच्छा हां हां हां.
असं करत तिला लागलं ते आठ तास लागतात तरी तरी पण आठ तास लागले तिला पोहोचेपर्यंत आठ मला तीच काळजी होती मला तीच काळजी होती.
कशी काय केली म्हणजे कोणी नव्हतं का घरी म्हणजे सोबत कोणीतरी असलं तर बरं असतं ना.
तिला तेच म्हटलं कोणाला तरी घेऊन जात नाही नाही म्हणे व्यक्तींच्या त
तिला बहुतेक सवय असेल म्हणजे
नाही सवय वगैरे म्हणजे आता ती तीन चार वर्षानंतर घराच्या बाहेर निघाली सिलगुडीच्या बाहेर गेली.
अच्छा हा हां हां.
मीच तिला थोडस हे केलं म्हणजे मी रात्रभर जागलो त्या दिवशी तिच्याशी कॉन्टॅक्टमध्येध्ये राहि
हा थोडं ते
कॉल कर हा कॉल कर म्हटलं.
हा नाही ते जरा अस हे पडतं ना म्हणजे कसं? एवढ्या वर्ष नाही एकदम अचा
हा हा हो.
तिला
तेक
कसं असतना की मोबाईल सोबत किंवा बोलत कोणतरी असलं ना तरी म्हे एक व्यक्ती आहे सोबत अस वाटत.
हा नाही तर आणखी मला एक आश्चर्य वाटलं. ती रात्री साडेनऊ ला एकटीच गेली ती स्टेशन व. तिच्या भावानी पण सोडलं नाही तिला म खूप. आह.
असं कसं काय म्हणते मी.
मला तेच तर कळलं नाही भाऊ असा एकटा कसं सोडू शकतो.
हा तेच तरच हा.
काही तरी स्टेनर सोडून द्यायला पाहिजे बसून द्यायला पाहिजे तिला
होा तेच तेच. कसं,?
तरी मी तिच्या. तिच्या कॉन्टॅक्टमध्ये शेवटपर्यंत होतो स्टेशनपर्यंत पोहोचल्यावर मी म्हटलं रात्री बसल्यानंतर. तर मला फोन कर बसली की नाही मी मी उलट काळजी घेतली तिची इथून
नाही तुम्ही विचारलं नाही का म्हणजे काय असं कोणी आलं म्हणजे भाऊ वगैरे सोडायला आला
नाही मी ती घाईत होती त्या पिरियड मध्ये मी म्हटलं विचारणे योग्यने आता विचाराला केलं रात्री इथं आल्यानंतर परत कहकल करतो म्हणेन की आता आज रात्री करेल ती तेवढ्या पुरत कॉल पण मी आल्यानंतर सगळं बोलेल ती. काय काय झाला तीन चार दिवस
हा हा!
तिथं कामं पण करा लागून झाल्यान काही. हा नाही म्हणजे म्हणजे का घरी करते ती. काम घरी अजूनही करते काम सवय आहे तिला आपण तिथं जास्तच करा लाग. म्हणजे फरशी वगैरे पुसण गावात कसं.
हा हा बरोबर हो हो हो. कसं अस करावंच लागतं बाहेर गेलं ना तर ते
लपरते स्लीपर वापरते तिथं वापरत नाहीेमी.
ह त्याच्यामुळे पण बहुतेक तब्येत बिघडली अस तुी म्हणजे कस सवय असते ना हा. ते. त्याच्यामुळेच बहुत इच्छा लागते.
पण काळजी घेणारं कोणीच नाही आ मला आ्चर्य वाटतं बा बा.
नाही बहुतेक असेल पण तसं म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला सांगितलं नसेल.
हम्म.
येत. हा हेग. ह कस असतं माहिती आहे का म्हणजे त्यांच्या घरी कसं तिच्याही पण नाहीये ना.
हम्म हम्.
तर थोडं मला वाटत. थोड प्रॉब्लेम असतील त्यांच्या तरी पण ती म्हणजे. कधी शेअर करत नसेल तुम्हाला असं तर मला तरी वाटतं एकंदरीतस.
हा म्हणजे तिची काळजी घेणार कोणी बसून.
हा एकटे एकट हा एकटे एकटं वाटत टाकेल तिला घरी असं असं पण असेल.
हा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे तुमचं म्हणणं असं आहे काळजी घेणारं कोणी नाही आहे पण ती सांगत नाहीये कारण की घरजन घरजना बद्दल कसं सांगणार आहे चुकीचं.
हा तेच तेच हा तसं पण.
ती क कदाचित आफ्टर आफ्टर इकड समजा इकड आली आफ्टर मॅरेज वगैरे. झालं तर मग शेअरही करेल नंतर त्या सगळ्या गोष्टी.
तर तुम्हाला सगळं कळेल ती सांगेल त्यावेेळेला प आ आता तेी सांगत पण नसेल कुणाला म्हणजे तुम्ही एवढं क्लोज आहे तर म्हणजे म्हणजे त्या गोष्टीच नाही शेअर करणार म्हणजे कळेल
हा नाही मग नाहीत तिच्यासोबत कोणीच नव्हतं ना तर मग ति तिला म्हटलं पी एन आर नंबर मला टाक म्हटलं मी सगळं फॉलो करतो. म्हटलं ट्रेन कितीला काय सगळं तुला सांगतो म्हटलं कंटिन्यू राहा म्हटलं तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये मग ते ती रात्र तिलाच दिली तो दिवस तसाच गेला माझा त्या दिवशी तर काहीच अभ्यास नाही.
अच्छा. तसं असताना म्हणजे आता ती जॉब पण काही करत नाही आहे आणि ओवरऑल त्यांच्या त्या घरी म्हणजे भावावर किंवा बाबांच्या वर डिपेंडेड आहे आणि एज पण तिचं खूप आहे ना म्हणजे एवढी पण म्हणजे लहान नहीय. की आता मग ते कस होत की एक मिनट ह हा बोल....
हो...
हाय आलो थांब... एकच मिनटं.... पाहिजेल....
हा तो पीत नाही ना चहा? हॅलो.....
हा....
हा चालू राहुदे फोन चालू आहे ना....
हा हा ठीक आहे ना ठीक आहे ना काही हरकत नाही....
तेच म्हणजे त्यांच्या घरी असं कोण नसतील मला असं वाटत म्हणजे... काळजी करणार आहे किंवा... तिला असं हे वाटत असेल म्हणजे कसं म्हणतात ते... एक प्रकारे घरात राहून किंवा त्यांच्यावर बोल.... असं पण वाटत असेल बहुतेक हा....
मला कर्मतता आहे म्हने इकडे पण माझी तब्येत निट नसेल तर मी थांबून काय करू म्हणे. तब्येत अजून आणखीन बिघडेल म्हणे माझ म्हटलं तूझ्या मनानी पण माझं मत आहे तु... की काका आजीजवळ आहेत आजीजवळ थांबून जा म्हटले एक ऐक दिवस तरी थांबून जा म्हटले... काय म्हणता...
किती दिवस झालं ती गेलीय आता जस्ट कालच गेली असेल बहुतेक... हो ना. हॅलो.... आवाज येते ना माझा हॅलो..
हो हो येतोय येतोय नाही तुम्ही बोलून राहिलाय ना तिकडे म्हणून मी म्हणलं घरी बोलत तरी...
नाही दिदी दिदी थोडं मी इकडे माहेरी आले ना तर दिदीचा मुलगा आणि दिदी... मम्मीचं म्हणजे दिदीचं थोडं काहीतरी बोलण चालू होतं ते तुम्हाला बहुतेक आवाज आला....
हा तर अ म तेच तिला एकटं एकटं वाटते हे आता माझ्या लक्षात येऊन राहिला....
ह तेच तर म्हणून तर ती म्हणजे बोलते करते अस... अ एकटेपणा कुठेतरी कमी व्हाव म्हण थोडफार तुमच्यासाठी.. बोलते करते....
हम्म हम्.... नाही तिला तिला आता यायचं तर आहे इकडे पण आता ते कसं.. ते अ ती करिअरच्या मागे लागली म्हणून ती सहन करते... ते सगळं असं होणार...
हा तेच तर व्हा एक.... एक प्रकारचे आपली एक मजबुरी आहे ना म्हणजे कि बाबा हा हे.. आपल्याला...
तर तरी ता त मी तिला ट्वेंटी फोर ला म्हटलं होत ना... मजबुरीने का जगतेय म्हटलं उगच हे नको करू.. तू एकदा होत मग मग मी माझ्या आईवडलांशी भेट करत तो आपण करूया ना म्हटलं काहीतरी....
हम मग....
मी तर तिला भेटवायलाही तयार आवडलं फक्त तिने हो म्हणावं...
पण तिचं म्हणणं काय म्हणजे....
आणि ती आणि ती.... मी सांगू का तिला खर्च काहीच नाही म्हटलं तू अगोदर पुण्याला आहे आपण भेटू म्हटलं...
हम....
आपण भेटल्यानंतर तू माझ्या एवडिंना भेट आपलं ठरलं होत... तसं डायरेक्टली नाही म्हटलं मी तुला....
ह ह..
मग मी त तिच्याबद्दल सांगू पण शकतो ना जरी
हा तेच तर तुम्ही सांगू शकताय पण मी
पण मला नाही वाटत आता अपोज करतील म्हणून मला एज नुसार.
म्हणजे त्यांच्या घरातली का तुमच्या
माझ्या घरातले तिच्या घरात प्रॉब्लेमच नाही तिच्या आई वडलांच लव मॅरेज येतं.
हां हां बरोबर. म्ह एक जता
झाला तर फक्त माझ्या आईने अपोज केला तेवढ्या पुुरतं पण आईला ते मुलगी आवडली होती नाही आणि फोटो वगैरे पाहिला की तीचा आधी.
हम्म ह
म्हणजे तिला पाहियलाय तर मला एवढं मला नाही वाटत की मला अपोज होईल. आता होईल म्हणून मिळणार
नाही पण असं पण तसं पण
बहिणीनी तिला पाहिलं नाहीे बहिणीच काय कायमत पडेल मला माहिती माझ्या.
आई बाबांनी एक्सेप्ट केलं तर ती पण नंतर करेलच ना. तुमच्या मम्मी पप्पांनी पहिल्यांदा म्हणजे ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना म्हणजे